हॅलो. हा आवाज येतो का ताई?
हा येतोय-येतोय.
हा चालतय मग आताच विषय. आपण आता चालू ठेवूया फोन.
हा मगाचाच विषय चालू ठेवताय.
हा ते तुमचं चालेलं ना विन कामाच वगैरे.
हा विनकामाच काय ते आता लग्नाचे ते. रूकोवत पर्यंत. आलेलो आपण लग्नाच हा. त्यात बरेच प्रकार आहेत असे. खूप अडच पण भरत कामाचं पण असतंय ते. द्यायचं असत तर ते. भरत काम करतो ना आपण.
हो ऍक्च्युली ती भरत काम होते बघा. आपण कपड्या वगैरे करतो ते. फुलं वगैरे अशी बनवायची.
हा तेव पाठ पण अ
भरत काम म्हणजे तेच, ना दगिणे वगैरे असं ते फुलं वगैरे बनवतात, ते विन अशी एक पेंटिंग वगैरे काढ ह आजकाल ते नवीन पण आले ना. नवीन पण आले ना अशी फ्रेम वगैरे.
पार्ट म्हणतात, हु पार्ट त्याला होप अ हु पार्ट म्हणून असं म्हणतात, रिंग असते ते ह्याची अ गोल रिंग अशी
गोल्ड रिंग असते, बघा लाकडी स्क्रुचे कपडा एक
हा कपडा अस त्यात नवरा नवरीचे किंवा अ फोटो ठेवायचा. हा हा. आणि त्याला मग ते हे करायचं, ते तस पण बनवून देतो, आम्ही. असं हा ते भरत काम
पण आले तुम्हाला माहिती आहे का ते पेंटिंग वगैरे असे, नाही का ते फ्रेम वगैरे बनवून त बघा तारांची ओम वैगेरे काढतात.
हा.
ते नस नाहीत का ते बनवत म्हणजे असं खेळ खेळत ते ओम असा बनवायचा तारेने मग ती फ्रेम भरून आणायची. आणि असं घरामध्ये शोला वगैरे लावायचं.
हो बरेच प्रकार आहेत, असं नवीन नवीन आता भरपूर काय निघाले आहेत. डोहाळी जेवणाच निघालायच पेंटिंग कापडावर करायचं. हयाज अ डोहाळे जेवण, पड पडदा पेंटिंग ते
हो हो, डोहाळे जेवणाच पण भरपूर आलेत म्हणजे आजकाल ते आपण कार्यक्रम करतो ना, मेहंद दी, संगीत ते पण आजकाल लोकरीचे पण बनवतात म्हणजे असं.
हो सगळं, ते केसांना पण लावतो ना आपण केसांना पण लावायच आहे आसं.
होय का!
तर गजरे बीजरे ते तसेच
ह.. रेडीमेट वगैरे येतात ना ते, पाऊच वगैरे असं बनवूनच येतात पाऊच वगैरे असे.
हा. लोकरी चे असे फुलं पण, तयार करू शकून त्याच पण म्हणजे करतात आस.
हा आजकाल ते केसांमध्ये आलेत अशी ते लावायचे आओ.
हो रेडीमेड पण आहेत, त्या आंब्याड्यातच टाकायचं.
किंवा क्लिपा वगैरे रा आलेत अशी ती केसांच्या म्हणजे अशी फक्त एक क्लिप असते, तिला केस असतात फक्त अशी लावायची, अशी ती क्लिप.
बरेच प्रकार निघतात, नवीन नवीन. आता काय सगळं राहिलं नाही?
त्या हळदीचे दागिणे वगैरे आलेत आजकाल.
हाळदीचे आलेत, हे जे एक आलेत सगळ सगळ्या याला दागिने.
मग तुम्हाला काय? अशा ऑर्डरी वगैरे भेटतात का? घरी वगैरे अशा.
हो मी घेते ना. ऑर्डर घेते. अ हेज अ. म्हणजे ते हळदीचे दागिने लोकरीचे बनवतोय आम्ही. लोकर आणि ते असं! पण लोकरी च बनवतोय ते केसात घालाय घाल त्यात ना हळदीच्या वेळी सगळ्यांना, बाकीच्या कुलवरऱ्यांना पण
हो हो. घलतात ना ते असं बिंदली सारखं म्हणजे माता ठिका असतो तस ते बनवतात.
तसं पन बनवतो. मग पडदा, पडद्याचे, पडद्याला असं बांधायला. ते तसलं ग सूर्यफलाचं करटण बिरटण हा लोकरीच लोकरीची फुलं सगळ्या प्रकारची बनवतो चाफा जास्वंद झेंडू, मोगरा सगळं
आजकाल त्यामध्ये खुप प्रकार आल्यात हो हो. लग्नाद्वारे किंवा आमच्या आमच्याकडे भरपूर डेकोरेशन अशा वस्तू चालतात आणि एवढ्या महाग भेटतात ना त्या बनवलेल्या वगैरे!
ह हँडमेड महागच असतात.
हँडमेड खूप महाग हो आणि आजकाल ते डेकोरेशनसाठी वगैरे म्हणजे जे अस ठेवतात ना शोपीस ला वगैरे ते आजकाल ते एक बाहुलीचा पण एक ट्रेड आला होता बघा डॉल बनवायची.
हो डॉल पण बनवलेल्या आहेत भरपूर.
भरपूर आसं चाल होत ती पण डॉल वगैरे खूप महाग आहे ओ.
हा.
मध्ये हा त्या लोकरी चकं चकी नाही का तुम्ही म्हटला मगाशी त्या टाईपच्या लोकरीनं ब बनवतात अस
हो ओ त्याला ते अ हे असत आतमध्येध्ये काय झा म्हणतात. ट टप नाही तर नाही टोप टोपली असते. असं किंवा छोटे ट टब लावलेला असतो. त्यात ती भावली मंगळ टाकून मी केलं तस बरच.
हा त्या पाऊ वगैरे भरपूर ट्रेन आला होता हो.
आता तर कमी झालाय.
हा आता झा आणि आजकाल जास्तीत जास्त ते मॅ मध्ये तरी गेलेवर च्या रांो चाल ब वेकम कि कु फंक्शन वगैरे असेल तर त्या रांगोळी
रांगोळ विंगोळ पण आपल्या किती पण झालं तरी शेवटी आपण हातानी काढतो त्या रांगोळीला कुठली सर येते का?
हो नाही ते बघायला वगैरे छान वाटतं आणि तिचं कस घाण वगैरे होत नाही ते रांगो कशी वार वगैरे अस.
उडून जाते पण शेवटी तुम्ही ते ती जरी ठेवली तरी तुम्ही सफेद रांगोळी काढून बघा अस शेजार त्याच्या म्हणजे शेवटी ते जच.
ना वेळ नाही ना आजकाल माण वेगळे त आपली आणयचं ते आपलं.
हा नाही मी स्वतःच बनवून देते असं नाही मला म्हणायचं पण मी सांगते तुम्हाला कि ते
हो हो शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं ना. आणि आजकाल माणसांचा कल्पना पहिल्या पहिल्या गोष्टी ण आजकाल जास्त जुन्या गोष्टींच्याकडे वळायला लागत. आजकाल आपण म्हणतो की आलाय हे ते पण माणसाला जुूनच त्या पद्धती वगैरे जास्त आवायला लागले. पहिलेच जुन्या साड्या वैर परत. ट्रेंड आलाय आजकाल जुन्या साड्यांचा वगैरे हे ते जुने डागिने वगैरे परत. परत यायला लागले.
हो आता कोल्हापुरी साज तुशी बशी ते करतात.
आता किती टपले त्या डायगनमध्येध्ये किती व्हरायटीिकलेसला परत. घार आला हे शेवटी परंत ते कोल्हापुरी आज परत आला रिटर्न.
हा.
माणसाच्या गळातलं वगरे ते मंगळसूत्र बघा.
ह.
ूळत ल म्हणे आजल ते परत म्हणजे जुना ट्रेंड परत याला म्हणे माणसांना परतच जुन्या गोष्टी शेवी काय म्हणत ज ऍक्च्युली जुनं होतं तेच चांगलं होतं म्हणजे टिकाऊ होतं ना. आ नवीन आलंय ना प्रत आहे टिकत हो. ज खाद्य पदार्थ आलेत किंवा जे आपण भाजी वरे खो सगं आजल कस औषध फवार सगळं डुप्लेट म्हणे. हे चाललंय आजकाल
मग काय नैसर्गिक न्याय जास्त काय राहिलं त्याच्यावर सगळं रासायनिक प्र
मलाता प्रक्रिया वगैरे करूनच चालय पहिल्यासारखं असं काही राहिलं नाहीये. आणि त्यामुळेी चौपट राहिली नाही पहिल्यासारखी
हो हो.
खाद्य पदार्थांना भाजीपाल्यांना वगैरे पहिली चव वगैरे भेटायची ना. आपण म्हणायचो ना पहिल्या छान लागायचं फक्त असं म्हणजे तिकट मिळ तरी चालायचं आजकाल आपण एवढे मसाले वगैरे वापरतो. नॉनव्हेज म्हणजे आपण मटन वगैरे त्यांना पहिल्यासारखी चऊन आहे आजकाल
नाही ना भरपूर वापरतो मटेरियल पण काय? तस येत नाही एवढी हम. म् तेवार
फळ पण आहेत की. पहिली फळ कशी होती? ज्यात ज्या त्या सीझन मध्येच भेटायची. आ आपण कलींगड वगैरे बघितलं का? दिवाळीत वगैरे थंडीत पण भेटाय लागलय.
एक, पासट-पासट
हो आज कल ती वर्षभर म्हणजे फ्रो हो काय ती फळ यायला लागलेत. आंबा कधी पण भेटायला लागल्यात आंब वगैरे.
आंब्याचा सीझन आता लवकर चालू होतो.
हो लवकर चालू होतो. आंबा यायचा पूर्वी म्हणजे कस मे महिन्यात वगैरे अक्षय तृतीया वगैरे झाल्यानंतर पाड लागतो वगैरे. पण आजकाल आम गुढी पाडवायच्या आधीच बाजारामध्ये हो प्रक्रिया करून द तर कोथिंबीर, टॅमॅटो, वांगी वगैरे सगळ्यांच्या प्रक्रिया चालल्या आजकाल. जुनं असं काय राहियलच नाहीये. चाललय चा हा हॅलो बोला कि.
हा नाही रे मला आवडते. तुम्ही झारा झाला नाही.
नाही नाही मी पाहिलं म्हणजे किती किती वेळ वगैरे राहिलाय काय ते.
हा हा.
चालेल, चालेल. तुमच्याकडे बाकी काय?
काय नाही आता जेवायला बसायचंय.
हो आता काय सुट सुट्ट्या वगैरे होत्या, म्हणलं कुठं काय फिरायला वगैरे गेलेला? कनइ
नाही नाही आम्ही आमच्या गावीच गेलो होतो, असं फिरायला. हा हा फिरायला म्हणजे गावाकडे असतात लग्न असतात, यात्रा असतात.
हो हो यात्रेला लग्न आपण कार्यक्रम म्हणजे जायला पाहिजे कार्यक्रमात कसं माणसांच्या भेटी वगैरे होतात, ना कार्यक्रमात.
हो त्याशिवाय भेटत पण नाही कोण वर्षानुवर्ष. कार्यक्रमाला कार्यक्रमाला सगळीच भेटतात. ग सगळ्यांच सारखं सुख दुःख काढतात त्याच्या वेळेस असं काही आवर्जून जाणं होत नाही कोणाकडे कोणाचं.
आणि आजकाल सगळे कसे? नोकरीच्या निमित्तान वगैरे सगळे लोक म्हणजे कस आजकाल व्यस्त आहेत ना त्यामुळे अशा कार्यक्रमालाच वगैरे एकत्र येतात. आणि सगळ्यांची खुशाली वगैरे समजते ओ.
हम्म त्याच्यामुळेच
वगैरे पण पाहिजे, ना त्यामुळे त्याशिवाय अशी ओढ पण राहत नाही ना.
हो, मग त्यामुळे तर न्यायचं मुलांना पण यात.
आणि तेवढंच आपल्या मनाला पण एक चेंज म्हणजे बदल छान वाटतो असा. कार्यक्रमात वगैरे इकडे रोज रोज तेच तेच आपलं चालूच असतं ना र रुटीन.
हो मग काय? ह ह चालतयं.
चालतयं चालतयं बाकी काही यात्रा वगैरे असते, का तुमच्या कडे?
हो, यात्राच झाली आता आमची यात्रा एप्रिल मध्येचं.
होय का?
हा.
हा यात्रेच्या, यात्रेच्या निमित्तानं पण भरपूर लोक असे म्हणजे जिथ सर्वीस ला असतात ती, पण गावी येतात.
हो आवर्जून जान होत ना देवासाठी
हा देवासाठी येतात, मग सगळ्यांच्याच भेटी गाठी होतात. आणि समजतना एकमेकां नकरी हा.
हो हो. चालेल.
चालत झालंय आपला टाइम.
ठेवा ठेवा.
बस तझावा.